हॅलो.
हॅलो.
काय करायलात म?
हा
बरय.
अ
हाय की.
हं.
जेवण?
मस्त जुन.
हम् हम्. आणि काय?
काय गावी जायचय उद्या.
कोणत्या गावी जाणार आहे?
हम्म. उद्या माझी एक आहे.
हम् हम.
आई आणि मिसेस दरम्यान
काय झालं?
आठच्या दरम्यान म्हणलं.
कोणा कोणाला?
आई आणि मिसेस.
होय का?
हम्. दोन. काका पन गेलते.
हम् हम्.
त्यांना लई पळवू नका.
कोण म्हणलं?
लवकर येऊ नका म्हणल.
होय का?
दोन अभिषेक आहेत.
हो ह.
आता अभिषेक झाल्यावर आणि अमावस्यला -
देवाला जाऊन यायचं.
त्यासाठी.
हां
जेवण केलं?
हो, हो, पाऊस काय कमी आहे काय?
होय. पाऊस थांबला. तुमच्याकड?
आमच्या इकडं पूर्णच कमी झाला. चौथा दिवस आज. अजून सहा दिवस नाही पाऊस
नदीचं पाणी उतरलं असेल.
पात्राच्या खाली गेल. चौ सहासष्ट फुटावर होत. आता चौपन्न फुट सासष्ट फुटावर पाणी होतं. चौपन फूटाच्या खाली गेले आता.
हा, हा.
काय लवकर येत नाही पूर
हाय की नाही पाऊस
रिस्पॉन्स आहे की
काय पाऊस थांबता येईल. यापुढे,
पाऊस पुढ एक थोड दिवस थांबणार पाऊस हा, पंजाबराव वडक कणी सांगितल्यात.
हा,
टोटल एक दहा दिवस तर पाऊस नाहीये. पण आषाढी वारीच्या दरम्यान पाऊस हाय. हो, हो.
एकवीस तारखेला आषाढी वारी.
चोवीस तारखेला शनिवारी आहे.
ठीक आहे. हा, हा.
चोवीस किंवा पंचवीसला कायतर आहे आय थिंक
अच्छा
हम पंचवीस तारखेला. हम हम त्यामुळे बाकी काही नाही सुरू आहे सर्व व्यवस्थित तिकडे कसं काय काय?
काय नाही निवांत
हम
निवांत चालू आहे.
हां हां घरचे बरे आहे?
आहेत की तुमच्या?
हो हो आहेत की. आणि हेच जर कार्यकर्तेचं काय चालू आहे.
काय झालं.
कार्यकर्त्यांच काय चालू आहे?
काय फोन चालू आहे नव्ह.
हा हा
हम
काय अपडेट जाणार आता.
काय माहिती काही कॉन्टॅक्ट नाही.
हा आणि तुमचं
कोणाचच कॉन्टॅक्ट नाही.
हा हा
मग
काय, हा. काय म हेच होता विषय. ते परवा येऊन गेलो ते.
कोण येऊन गेल.
ते परवा आलते ते गावचे.
कोण ओ?
ते तुमचे हे, मिस्टर परवा आलते.
हम्म हम्, काय झालं मग?
त्यांच काय विशेष.
काय नाही.
होय म्हटलेलं काय माहित नाही.
हम्म, बरोबर ते जोरात प्रयत्न चालूय.
हम्म.
सोर्स आहे त्यांना.
होय.
आणि त्यांच मार्केट टेंडन्सी चांगली आहे.
हम्म बरोबर.
काहीतरी वगळं काहीतरी करायंच प्लान चालू आहे.
हम्म. बाकी.
हम् तरी विचारून बघाच कस काय कारालाय. काय आयडिया आली तर, हळूहळू एक पार्टी चालू करता येईल ना.
हम्म.
सप्लाय पण होईल सगळच हुईल.
बरोबर.
त्यांना कर्नाटकमध्ये वाईट भरपूर जातात, कॉम्पिटेटस होते सगळं होते, कमी रेट ला.
सीयाराम हेज रेमंड.
हा. हेला कॉम्पिटेशिन अस हाय, आणि मराठी भरपूर ठेवले तर माणूस हे करतय.
हम्म.
आणि माझी नाही, टक्का फक्त.
हम्म बरोबर
हम् तेवढेच त्यांना पण माहित होते पार्टीचे एवढे सारखं होतय.
हम्म, ते एक एजंट हाय का.
हम् हम, तसच असत ना सेम. बरोबर ते, चांगलंय करते.
होय.
हम्, तेन पण तसच हायत.
हम्म.
नाही आयडिया चांगलीय, बघायच म.
हम्म बरोबर की.
सप्लाय करतो म्हणायचं.
हम्म त्यातलं काही सगळं पाहिजे तुम्हाला कळतय काय? कापडामधलं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी विचारपूस करतात. सप्लाय करतो असं त्यांनी हे करत नाहीत. पार्टीचं वगैरे पुढच्या पार्टीचं पेमेंटच वगैरे कस असतंय की पेमेंट त्यांनी आपल्या हेज्या वर हे करतात.
हम हम म ओके, त्यांच्या त्यांच्या सोबत कमीशन होतय.
हा हा त्याची जबाबदारी तुमच्यावर. तो माणूस पाळून गेला काही पण झालं. हम् हम्म
पाहिजे ना सुरुवातीला
हम्
सुरुवातीला त्यांना हे दोन पैसे तसच म्हणजे ते मार्जिन नकोय. पण गुडविल जपलं जाईल. आणि सुरुवात करताना चांगल्या ठिकाणी. त्याचा अ समाधान वाटल. भले पुढं चालल नाही चालल ते नंतरची गोष्ट आहे. पण पाण्यात पाय टाकल्यावर पाणी गार हाय पवायला येतय काय आहे सगळं लक्षात येतय ना
हम्
काय त्याला जायलास नको चिखल लय हाय, दलदल आहे
बरोबर की.
हम् आज अचानक आयडिया आली ते एक चांगले संकल्प आहे.
आणि काय?
बाकी काय चालूय आणि दुसरं त एक होतं. सर्फय ते अस ते हेनी सांगितलं ना आज सकाळी केलते ते
हम् हम्
ते सांगून बघायचं तस आणिएकदा होत असल तर
कोणाला.
त्या ठिकाणी.
हम् हम्
सर्स काय म्हणतात ते सजेस्ट करून बघायचं. मला क्लिक झालं. भेटत नव्हतं तसं
बरोबल.
त्या हिशोबान. खरंच हाय नाही.
सूक्ष्मक्ष झालं.
होम.
आ आणखी तोल्बवण. त्यावेळ का.
हम् म्हण म्हटलंदा हे करून बघायचं पण या तीन दोघ येणार नाही करले.
हो ब.
कारण ते इंटरफेर केले क थोडफत वेगळंच काही तर उद्भवणार आहे. ते डाक्टर ना
हम्म.
त्या मग तो पॉइंट होईल. आणि आपण पण नसणारय त्या पिक्चरमध्ये.
आपण पण नसणारय.
दुकानदारांसोबत. आपण असायचो त्यांना काहीत हेपल होईल आपल्या वागात आल्या. मला त्यांनीच नाही त्यांना आणि त्यांच एवढं हे नाही.
होन.
लटचा
बतत
आ.
ह बत.
हो ते तर खरं आहे. पण वाटली सिंकस तर करायची न तर प काही नाही.
तप.
पुतावेन ससाव हेव कायज. नवीन ताटात वाढलेलं ते पसनल नाही आता. त्यांन ह लास्ट चा्स आहे.
अच्छा.
मग हे मग भुर्र
पाण्या आता काही सांगणार नाही.
हरनेस मध्ये
बाकीनी बरे.
हां सगळ व्यवस्थित आहे.
हम.
मग बघा काय होते. फोन करा
हा हा सम क. का मग चालते जो आप मग उद्या बोलया
थो टाइम झालाय तरथ उद्या पण थ लकर ह करायचं आहे. अ एक मिनिट आणि किती वाजलं तरी टायमिंग झाले भरपूर. ठीक आहे, ओके.